ह
आवाज येतोय?
हो येतोय.
हां. पण- केलं असतं तर होऊन गेल असत तुमच पण. तुम्हाला सवय लागली असती बाहेरच्या कामाची.
तेच ना.
हं. आखीन आलं पाहिजे असं काहीतरी का बाबा, खरंच आपण गावातल्या गावात-
होव. नाही आता आता कोणतीच संधी हुकवणार नाही मी आल्यावर.
खरंच ना. आता जर आलं ना तरच सोडायचंच नाही. म्हणजे कसं- होऊन जाते आपल्याला सवय. आपण म्हणतो मला जमल का? आपण आधी करायच्या आधीच म्हणतो. माझ जमल का आन माझ्याकडून होईल का? आणि आपण जर म्हटलं बाबा खरंच माझ कडून होईल. मी करून पहीन-
करून पाहिला काय हरकत नाही ना? प्रयत्न तर करायला काही हरकत नाही ना?
आन त्यात आपल्याला जर कोणी थोडंसं म्हटलं घरचे बी का बाबा नको करू नाही होणार. नाही दैन होईल. आपण पण म्हणतो नको बाबा खरंच लई दैन होईल.
दैनी मुळच तर. मग दैन दैन म्हणतात सगळे न त्याच्यामुळे मी केलं नाही.
तेच ना म आणि-
सगळे म्हणे हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ- सगळे म्हणे हातान पायावर धोंडा- पाडून घेऊ नको.
कार नाही.
परत मला आशेही म्हणले नंतर सगळे का- हाताने नाकाढून घेत काही दिलं तरी इकडूनच आली आपण आला आपलाच विचार करायला पाहिजेत.
हा आपणा आपल्या मनानी घ्यायला पाहिजेल. कारण की, काम तुम्हाला करायचं होत. तुम्ही जर म्हटलं असत्या तुम्ही जर ठाम राहिले असते बाबा माझ्याकडून होईनच मी करीनच नाही झालं तर लोड राहू द्या माझ्या नावावर एखादं काम करीन दुसरं.
हम्म,
पण तूम्हाला घरची हा लोकाचा विचार जर केल्या ना, तर मग काहीच नाही. कारण की लोक दोन्ही कुणच चालतात. आपण जर पायी बसू म्हणजे घोड्यावर बी बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही.
तेव्हा म्हणले करू नको. आता म्हणते तेच लोकं म्हणते आता का बा हातान केलं ग त्वा.
हातानं व केलं ग. म्हणजे म्हणतेय केव्हा तेव्हा टाइम निघुन गेल्यावर जेव्हा की, बाबा दुसऱ्याकडे पेमेंट येते. आणि मग म्हणताय अरे केलं असं तू, तर बरं झालं असत.
जगाला सांगणारे आता काय त काऊन चेलं ग. मीच तुले सांगत होते चांगल. अशा अशे मला अनुभव आला.
तेच ना मग खरंच म्हणजे निर्णय आपला राहतो ना, आपण स्वतः घ्यायच. दुसऱ्याचं ऐकत कारण की न दुसरे अशेत ते दोन्ही कुण पण चालतात.
तेच
आणि टाइम निघून गेल्यावर आपण थोडी म्हणणार की, बाबा आता खरच तू माझं नाव होतं. तर तू माझं माझं दे असं नाही म्हणू शकत ना, आपण पण नंतर.
नाही. तेच न,
अन अस व्हत न परत आपल्याला घर सोडून जायचं नव्हतं. कुठं गावचं गावच होतं ना.
हो गावातल्या गावात होत.
हां,
जाऊ दे येईल काहीतरी नवीन.
हा आता म्हणजे आलं नवीन काही तर मग द्यायचं.
तेच हे ना,
हां, खरंच निघाल पाहिजे असं काहीतर नवीन असंच म्हणजे की बाबा, आपल्याला कुठ जायची गरज नाही पडली पाहिजे.
हम्म, नाही माझं बिझनेस ज्यादा चालू झाला का तर खरंच मला बाहेर जायची गरज नाही पडणार.
खरंच म्हणजे आंस आपण आपण ज्या क्षेत्रात आहे क्षेत्रात खरच प्रगती झाली ना, त मग आपल्याला पण करायला काही वाटत नाही. म्हणजे अस हाव येती करायला पण.
कारण की इथं, यालाच
हे ड्युटी पण काही सोपी नाही कारण की समजा दिवसभर डिवट्या हा ठीक आहे आपण शिक्षण घेतलं आपण डिग्र्या घेतल्या.
डिगऱ्या बी थोडी बाहेर जाऊ शकतो.
नाही जाऊ शकत. आणि जबाबदारी जास्त राहते ना, हम्म,
अ सेकंड इयर ऍडमिशन घ्यायचं आणि डिगऱ्या घ्यायचं. पण परत एक विचार केला का बाबा आपण जर ऍडमिशन घेतलं. तर आपण खरंच पुढं पोराला वेळ देऊ का. आपल चालू राहीन. परत त्याच्यात आपले काम. मग त्याच्यानंतर परत आणि, आपल्याला थोडीच समजा ड्युटीला बाहेर कोणतच नाही होत. मग त्याच्या करता म्हटल जाऊ द्या. त्याच्या परता आता पोराचा शिकायचा टाईमय. आपला थोडी शिकायचा टाईम आहे.
नाही तु इथ बाहेरून करू शकते ना.
अम्म
बाहेरून घेऊ शकतो ना तु ऍडमिशन. पानमळ्यात अन तेन.
हा म चालु होत ना अस पण. मग परत एक विचार केला की आपण डिग्री घेऊन आपण थोडी बाहेर जाणार आहे.
तसेच पडणार आहे ते. आमच्या तर पडल्या शिकून.
हा, नाहीतर यांच ल‌ई चालू होत बर का. ऍडमिशन घे. तुला म्हटल होत घे. घेतल नाही. अस अन तस. अ आता कल्याणी पण म्हटल बर का, तीला म्हटल आता तू आता तू मागेत काही नाही तू फर्स्ट इयर स
नाही तिला, तिन घ्यायला पाहिजे.
डिगे डिग्रे घेऊन घे. त ती म्हणती ताई तो प्रश्न नाहीये. हे
हम्म गेल नेटवर्क इच.